हम्म आवाज येतोय का
क्लिअर आवाज येतय तर माझा आवाज येतय. हॅलो. हॅलो. हा बोल की का काय फोन नाही काय नाही लई दिवस झाला म्हटलं फोन करूया काय चाललय जेवलीस काय?
काय नाही ग अ हो हो जेवले तू
हो जेवली की आज काय मग आज दिवसभर काय काय केलं आज आमच्याकड खूप पाऊस झालाय ग त्याच्यामुळे रेंज नव्हती ना दुपारी आता तर क्लिअर झाले.
हा हा वातावरणामुळ पाऊस दोन पाऊस काय चा
मग काय म्हणतेस काय काय केलंस दिवसभर
काय नाही बाई सकाळी जरा लवकर ऊठ
बर.
थोडासा व्यायाम केला. व्यायाम केल्या नंतर आपलं आंघोळ वगैरे सगळं ते कर केलं कामा गेले.
हम्म
आणि काय कामावरून येऊन परत थोडस जरा मुलां म्हणजे बरोबर टाईम घालवला फक्त
होय. हा हा.
त्याच्यानंतर आता जेवले बघ. आणि आता शतपावलीच करायला आलेले तोपर्यंत तुझा कॉल आला.
अगं तेच तर टाइम मिळतच नाहीेये दिवसभर बिझी असतय कुठ टाइम मिळतोय
दिवसभर
अं
तू काय केलंस म्हट म्हटलं दिवसभर तुझं कस? चाललय दैनंदिन जीवन.
चाललंय की धावपळीतच चाललेय अगं मी पण उठले लवकर चार वाजता चार वाजता रोज
आता कस सगळं धावपळीचं जेवण असल्यामुळं काय--अव अवघड झालंय ग सगळं
चार वाजता उठून जरा मेडिटेशन योगा वग वगैरे केला साडे सहा तोपर्यंत तेच चालू होत मेडिटेशन आणि योगा वगैरे मग स्वतः सा पण आपण जरा
एवढ्या धावपळी का जमते हे
हो आता काय करायचं? मग आता फिट राहायचं असेल एवढी सगळी कामं करायची अस फिट राहायचं असेल एवढी सगळी कामं करायची अस तर हे करावच लागणार ना मग खूप थकून भागून गेल्यासारखं होतं अगं मग योगा आणि मेड स्टेशन केल्या जरा स्ट्रॉंग वाटत ते मेंटली म्हण, फिजिकली म्हण शारीरिक क्षमता आपण वाढत सांगा त्यांना
माण होते नाही का व्यायामामुळे ऊर्ज निर्माण झाल्या मुळ दिवसभर असं म्हणजे तजेलदार उत्साही असं जरा असं वाटते
हो फ्रेश वाटतेय मग त्यानंतर ना काय केलं मग नाष्टा वगैरे बनवलं आवरडलं स्वतःच जरा घरातल्यांचं पण आवरडलं आज नाष्टयाला मी काय बनवलेल आज नाष्टाला मी आंबोळी- केलेली- वोई आणि बटाट्याची भाजी चटणी परत मग अ तयार केला. हो टिफिन मध- ते मग काय मोड आलेली - कडधान्य- पाती भात बनवलात - थोडा वरण - जरा स केलं आणि आमटी ब बनवली आणि गोडामध्ये शिरा केला.
होय.
हो-हो आणि मग तिथून गेले मग ऑफिसला. ऑफिस काम केलं वर्कच. आणि त्यानंतर मग काय-
ठीक आहे. पण मी ना- एक वेळ जेवण अस - ते जरा बर पडत एक-
हा एक वेळ जेवण असलं ना ते बर पडते आता आमचं हम्म एक वेळ जेवण असलं न ते बर पडत, आत्ता कसं एकदा नाश्ता बनवायचं, एकदा जेवण बनवायचं आणि दोन्ही एकाच वेळेस बनवायचं फार आग धावपळ होत्या. आवाज येतोय ना माझा-
काय म्हटलेस हम्म-
ते ना म्हणलं-
आग मध्ये आत्ता कट झालेला ते काय बोललीस तू?
आगं म्हणलं ते एक वेळ नाश्ता बनवायचा, अन एक वेळ परत जेवण बनवायचं, खूप म्हणजे धावपळ होत्या ना सकाळची गडबड असते. सकाळची-
हम्म मग तेच तर-
हा-
आणि आता एवढं सगळं करायला काय म्हणजे तेवढा वेळ पण पाहिजे ग त्याच्या जेवणा मध्ये तेवढा वेळ पाहिजे. आत्ता तेवढा वेळ कुठय?
तेवढा वेळ पण नाय आणि अ त्यानंतरन आणि जेवण पण नाही ग तेवढं काम करायचं तिथं परत काय चपाती, भाजी काय असेल ते डब्यात खायची परत दुपारी, संध्याकाळी चहा चार, पाच वाजता चहा असतोय. त्यानंतर आणि आज तर अगं इतका पाऊस झाला आमच्याकडं खूप खूप पाऊस पडला.
होय. हम्म हे असं म्हणजे कसं असतय तरी सुुद्धा अगं काय काय जरा असं बघायला गेलीस ना. तर काय काय? असं ह्या ह्याच्यामध्ये सुद्धा ह रुटींग. चालूच असते काय कायच.
दोन दोन तास पाऊस पडला ना आमच्याकड आणि रुटीन विसकटल्यासारखं झालं अगं दोन तास सगळंच लेट झालं सगळच. घरी यायला पण उशीर झाला. तिथं सगळं ट्रॅफिक मध्ये अडकलं सगळे झाड वगैरे पडलेली. लाईट नव्हती, मोबाईल मध्ये चार्ज सगळं सगळी हेच झालं म्हणजे विसकटलच.
हम्म. तेच की असं एखाद काही हे झालं कि ते रुटीन मध्ये म्हणा दैनंदिन कार्यक्रमात आपल्या लईच म्हणजे विस्कळीत सगळं होतय.
होय तुमच्याकडे पाऊस झाला नाही काय ग?
नाही ग पाऊस नाही झाला, पण ते नुसता आभळ येत आणि त्या आभाळाचं पण वातावरण कस म्हणजे काय उत्साह वगैरे राहत नाही तसल्या वातावरणात.
नाही नाही नाही राहत. चहा वगैरे नाही राहतात. आता जरा पाऊस पडलाय ना आम्हाला थोड बरं आता जरा पाऊस पडलाय ना आम्हाला थोडं बरं वाटतंय, तुला खरं सांगायचं म्हणजे इतका पंचेचाळीस अंश डिग्री अंश सेल्सिअस इतकं ऊन होत. फार ऊन होतं या वळेस.
हो हो हो. फार म्हणजे अति प्रमाणात ऊन.
हो. फॅन, एसी सगळं दिवस आणि रात्र चालू
मग तेच की आणि त्याचा पण आपल्या त्याच्यावर परिणाम होत ग म्हणजे जास्त सारखं फॅन वगैरे चालू असेल ना तर ते शरीराला कस होते म्हणजे कुणा कुणाला झेपतो कुणा कुणाला नाई पण हे हेच नाही असं नॉर्मल जी हवा पाहिजे आपल्या शरीराला
हम्म होती नाही हे ना त्यापेक्षा छान वारे सुटले आता मी बाहेरच बसल्या एसी पेक्षा ईथ बर वा असं वाटत की इथ झोपावं का काय
हम्म मग तेच की म हे असं जे नैसर्गिक जे नॉर्मल जे हवा सुटलेली किंवा हे ते न बघ म्हणजे किती फरक जाणवतो
हो
त्या हवेमध्ये आणि आपण कुलर एसी पंखा याची हवा घेते त्या त्या हवेमध्ये
हो आणि बक्की एवढं सगळं म्हणजे ह्यानंतर इतका्या लेट घरी आले ना घरी आल्यामुळे मग आमाला तर काय सुचनाच अगं काय बनवायचं आणि काय नाही सकाळच तर काही शिल्लक नव्हतं मला पण फार कंटाळ आलेला मग खिचडी भात बनवली आणि
नाही पण आपलं एवढी धावपळीच आहे म्हटल्यानंतर थोडंफार अस पौष्टिक वगैरे बनवत जा किंवा असं काहीतरी अ म्हणजे ताज्या पालेभज्या हे ते मी तरी येतानाच घेऊन येते मी
नुसत्याच भाज्या मग त्या कोण खात नाहीत ग अस- का भाज्या मग त्यांना खिचडीतून द्याव लागत किवा अस नवीन काहीत रेसिपी बनवाला लागते आता त्या दिवशी तुम्हाला त्याची बेसन चिलाची मला रेसिपी सांगितली होतीस ब बेसन चिलाय मग त्याच्यामध्ये मी आणि नवीन नवीन भाज्या वगैरे टाकून ट्राय केलं
हा तरी चालतय तरी पण छान होत ते आणि ती पौष्टिक पण असतय आणि तू जर ह्याच म्हणजे बेसनपेक्षा तू जर नाचणीच केलंस ना चिला तर तो अतिशय पौष्टिक. कारण नाचणीच कस आहे आपण जे काय म्हटली.
हा मी तो चिला मी कधी बघितलं ही नाय कधी ट्राय
नाही छान होतो अगं नाचणीचा चेला आणि ते कसं पौष्टिक पण आहे ना.
मग सांग ना कशी बनवाय ची म्हणजे खूप मोठी रेसिपी आहे काय?
हा ती नंतर मी तुला कधीतरी असच सांगेन. पण मी आपलं सांगते. तुझं जे रुटीन आहे, त्याच्यामध्ये म्हणजे हे अस काहीतरी पौष्टिक वगैरे हा ऍड करायचं असं म्हणजे घरात कोण म्हणजे म्हातारे ते माणसं असतील तर त्यांच प त्यांना पण हे छाने म्हणजे ताकद देत ना ते. ताकत देत. त आणि नाचणीच कस हाड बिड बळकत करत ना त्याच्यामुळे असं पौष्ट ष्टीक वगैरे असेल तर ते करत जा.
हो हो.
तेवढंच त्यात भर. हम्म मी पण आता बघू आता असंच आता माझ चाललंय सगळं रुटीन म्हणजे दैनंदिन जीवन पण मी सर म्हणजे अजून थोडं नियोजन करणार, रे. पूर्ण अजून काही माझं नियोजन झालेलं नाही.
डेली रुटीन ठरव रोजच म्हणजे रोजच रुटींग ठरव, आम्ही पण तसच केलं रोजच रुटीन ठरवलंय त्याप्रमाणे वागायचं. एक नंबर आपला दिवस जातोय ताण येत नाय जे काय करायचं ते आदल्या दिवशीच करून ठेवायचं आपण त्यामुळं लई धग
हम्म त्यानुसार ते म्हण जे आपण नियोजन करून जर हे केल तर मग तेज आपल्याला पण सोपं जातंय आणि लई हे पण नाही गं म्हणजे गडबड पण होत नाही काय किंवा लेट वगैरे पण होत नाही. सगळं व्यवस्थित म्हणजे अंगे हे तेवढं बाळगलं जाईल ना सगळं
हो. हो बघ होय आणि बोलूया परत कधी आता फार वेळ झालाय. आपण बोलू उद्या, वगैरे
हो हो चाल ठीक आहे रें सा